हॅलो हा.
अरे कुठं आहेईस.
हाय की घरात मॅच बघायला लागलं. कमगाी राना पडे फिल एक मिनिट एक मिनिट. हॅलो. हा बोल की.
अरे कोणाची मॅच बघायला.
ते झालेले इंग्लंड आणि मेक्सिको.
अरे मेक्सिको इथ मिक्सरवाला मला म्हणला आलो आणि तू बसलास घरात.
हाय तू आलायस आत्ता.
असू दे की आता जाऊया चल पटदिशी आणि युवा परदेशी अंधार पडायला. अंधार पडाला आहे जाऊन युया चल पट दिशान.
चल की जाऊया आलो. हे झाल्या दोन मिनिटात सपणार आहे ती आल की मी बाहेर.
आता दोन मिनिटांनी थांबस आणि.
नाही चल की जाऊया.
म ये कुठं आहेस दिसनास बघ.
अरे बाळ देवळाच्या दारात हाय की.
तेच रे आता म्हणलं ह्याच्यावरून कॉल करावा.
बरं झालं.
प्रसाद बी आलता प्रसादला म्हणलो मला सोडून ये.
कुठ.
असंच कुठं तर.
आ. कुठे गेल तात प्रसाद बरोबर.
प्रसाद कुठे गेलेला नव्हतं जाग्याव फक्त त्याला म्हणलो आता खाली गेलाय तो.
हम हम.
अरे बाळ ऐक ना.
चल की येणार आहेस का पेरू काढायला जाऊया की चल. तू खाणार आहेस काय.
तिन्ही सांज व्हायला आली रे म्हणून म्हणलो. लवकर जाऊया.
काय कामाला सुट्टी आहे वाटतं तुला आज.
आज सुट्टी आहे व्हय ते आय आलो तीनला गेलो ते आत्ता आलो सहा वाजता.
तीन ला कामाला गेलतास.
तीनला कामाला न्हव तीनला हेसाडी गेलतो ते बाळाला आधार कार्ड कराय.
हा हा.
तिथ बी बोंबा सगळी पिनकोड नाही.
कसला पिनकोड पाहिजे तुला आणि यात.
ते आपला कोड पिनकोड तो एकेचाळीस डबल झिरो.
तेच की, डबल झिरो दोन असा काही तरी आहे.
हा. त्यो म आता पिनकोड नाही म्हणून आणि थांबलो तिथ आणि दहा पंधरा मिनिट गेल.
आधार कार्ड निघले का नाही म आता.
आता नीघले दहा दिवसान चौकशी करा या म्हनून सांगितलय. दहा दिवसांन व्हय. नवीन आहे रे निघत नाही लगेच.
असं आहे व्हय, त्याचा काय संबंध निघणार की लगेच घरात येते डायरेक्ट आल्यावरती.
अरे होय खरंय तर, ते रिजेक्ट पण होऊ शकते ना ते.
का रिजेक्ट व्हायचा काय संबंध.
हा रिजेक्ट नाही कॅन्सल कॅन्सल होऊ शकते ना ते.
का काय काय संबंध आधार कार्ड काढायल तो आपण काय फ्रॉड करायलो थोडंच.
नाही काय तर आपल्यातल डॉक्युमेंट चुकीच असले की नाही की तसं होतंय.
असं म्हणतईस वय.
व्हय.
ह.
आता काय बघाव आता काय झालं तर बरं आहे नाही ले बॉम बॉम असं करतील लइ असत तिथल.
का?
गर्दी असते गा नुसती त्यात मुसलमानच एरिया आहे.
कोण त्यांच्याकड जाणार आहे तुम्ही.
आ त्यांच्याकडं जाणार म्हणजे त्यांच्याकडच काम होतात र ती म्हणून त्यांच्याकड जाणार आम्ही.
चांगलाय.
व्हय कच्चा नाही.
कच्चे पेरू आहे रे झाडाला.
खिडकीतून अंतर आहे मी घरापाशी दारातल.
दादया असल आणि कोण.
बग्या काय म्हणतंय. काय दिसना आवा
मी कच्चाच काढला.
कच्चा तर काढलास. मग त्या सोमवारी काढलाय स म्हणून वळवळ वडून.
लावायला नाही येत मला कॉलिंग तिकडंन येतोय, हम्म.
ते सुजाचा प्रॉब्लेम काय तर झाला वाटतं त्याच्या मोबाईलचे फोन लागत
का लागत नाय, बघतो की संध्याकाळ त्याच्याकडे जातो गळा गळाभेट घेतो आणि विचारतो.
चालते.
मला काय बोलला नाही त्यो.
काय? एक मिनिट थांब.
काय शेतात, राबालायस काय? आप धरून ठेव धरून ठेव का. म दमट पकडल्या का नाही एक बी पेर नाही त्याला. बोल की बोलालोय पाऊस आलाय.
नाही आमच्या शेतात पाऊस नाही काय.
नाही आमच्या इथ आहे बा.
कुठलं कुठला याच्यात आहेस तू कंट्रीत?
कोल्हापूरमध्ये आहे बाबा मी कंट्री विंट्री इंग्लिश काय कळत नाही मराठी.
हा, हा अर् संगड आलता एखादा काडायत रे.
हम्म.
संगटवा त्याला एक काढायचा.
नाही जाय, नाही जाय तिथे काय काढू? काढला असता कि म त्याला.
हम्म.
मीच खात चालय आता नावाला घेतला आहे तो.
मागच्या समवारी एवढं काढलं नसतं आता पिकलेलं असतं.
नाही एवढं नाही बा दोन, तीनच काढलेत मागच्या वेळेला.
तू तीन, मी चार.
ह तू असं हावऱ्यागत करतुस म्हटल्या मी ना हवा तीनच काढलेले. आणि त्यांनी पण खाल्लं ते मी तिथंच.
मी बी खाल्लेचस की एक तेवढा घरलाला प्रेमला दोन. हा, हा, हा, बरोबर.
प्रेमया त्याच्या आधी आलेलं. देवळात बसतो पाऊस या लागलाय.
बस, बस देवाळात बस. मी आता आमच्या शेतात नाही आता शेत आमच्या शेतात झोपडी केल्या.
पेरणी चालु हाय काय आता पावसाळ्यामुंळ हा, हा.
पेरणी असल्यामुळे करां लागतेयरे जरा या कि गावा कड आम
तुसार कामगार दिन येतात का नाही त्या कामाला.
तुशार कामगार येतात की.
हम्म.
येतात घेत्या त्यांना नाजऱ्या दिल्याकी येत्यात हजरीे दिली नाही की येत नाही.
ना हजेरी देता आहेेतय का नाही?
द्या लागता पाच, पाच रुपये हजार आहे त्यांंना पण.
पाचशे, पासशे चांगला आहे की मला घेतात काय काम बघ.
तुम्हाला या कि माणसं पाहिजेच आपल्या शेतात.
हे. काय म्हणलास.
शेतात माणसं पाहिजेच आहे म्हणलो आपल्या.
हम्म, हम्म.
हाय काय पोर कोण काम करणारे
तसा काम करणारा तर सुजाच आहे बग आमच्या इथे काम करणारा म्हणालास तर
नाही, नाही ट्रेकिंगला नुसत नाही नुसत्याला जायच शेतताात काम करणार पोरग पाहिजे ट्रकिंगला पोरं नको.
नाही ते ट्रेकिंग करत, करत काम करते रे.
करते काय.
फक्त दोन पोरी ठेवाय लागतात बग तिथं तर काम करते ती व्यवस्थित. मग रोज शेतात येनार तुझ्या आधी ती असणार.
असताय की म्हाताऱ्या बायका बियका आहेत की आपल्यात कामाला शेतात अनुभवी बायका
बायका काय करायच्या?
खरोखर पाहिजेल ए... पेरणी चालूय आता पाऊस बी चांगला झालाय... मध्ये आलतं टेन्शन... पाऊस पडतोय का नाय
काय म्हणलंस?
मध्ये पाऊस पडत नव्हता... वाटलाता पिक सगळं जातयं वाटतं डबड्यात... पे... पेरण्या होत्या का नाय म्हणलं - झाल्या आता
आता येतंय बजेट
हा हा आता नाय बुवा... जास्त पाऊस झाला कि आमचं नुकसान शेतकऱ्याचं
हम्म... जास्त नाय लिमिटेड ए ह्यावेळी... पाऊस लय न्हाई म्हणून सांगितलय
बघाय
हवामान खात्यानं... सांगितलय रे... पाऊस लय नाय
हा... तुम्ही सिटीतले माणसं ना... तुम्हाला ना अंंदाज अस
हम्म ह
आमच्याकडे काय
आम्हाला काय शेती नाय.... काय नाय... काय नाई निवांतच
कामधंदा काय म्हणतोय?
काम धंदा काय... आज सुट्टी... निवांत रेस्ट घ्यायची अनं झोपायचं
बरा बर ए... मग सुट्टी बिट्टी असली की येत जावा की शेताकडं जेवण बिवण करुया जरा हा... किती जण येणार ए काय?
बघतोय की एक पाच सहा जण घेऊन येतो.
पाच सहा जण मग काय जेवणं बेवनं करू काय? काय नॉनव्हेज वैगेरे खाताय काय?
हम
काय नॉनव्हेज वैगेरे काय?
अहं.. नॉन व्हेज आहे थोडी... बाकीची व्हेज आहेत.
मग काय दोन्ही बी जेवणं करू काय?
दोन्ही बी करायला लागणार कि मग
नाय नाय आम्हाला जमत नाय खरं... एकच काय ते करणार खायचं गपचिप
मग एक काम करा... व्हेज करा... सगळी खात्यात
हा... चालतय हा... आणखी किती किती पोरं हायसा आता?
हु आता बाकीची कामाला गेल्यात... मी एकटाच घरात ए
हा
मलाच तेव्हा सुट्टी... बाकी सगळी कामाची हायेत.
व्हय व्हय.
मला काय... काम का धंदा
कामावर कुठलं... हा... हा
पुरषोत्तम नारायण गाडगिळ.
हा हा हा. कुठं हायेस?
सोन्याच्या दुकानात रे... हु... सोन्याच्या दुकानात शाहुपुरी पोलीस डिव्हिजनच्या समोर... शाहुपुरी पोलीस डिव्हिजनच्या समोर
हा हा हा आता नवीन आली काय ते?
होय नवीन आलय तीन महिने झालेत या की कधी तर शॉप बघायला आपलं
तरी आलताम्ही मध्ये सामान्या पाहिे तो काय नव्हतं म्हणून म्हण
हम् हम आत्ता आता झाले तीन महिने झाले.
हम् बरं कामाला लागलास तू तिथ
काय करायचं मला घ्यायच्यात म्हणल्यावर तिथं.
ओळखीन लागलायस काय काय कस काय
हम् इंटरव्ह्यू देऊनच ओळखीचं काय आम्ही एवढं मोठ नाय अजून ओळख बीळक.
आता उशशीरा घे आता काय पगार पिगार चांगला असणार सोन्या चांद्या दुकानात कामाला म्हटल्यावर.
ला पगार चांगला कामगार ना मी बिहारी आहे.
हम् हम बिहारी हाय मग काय विटा उचालता काय.
हम्म हम्म सोन्याच्या
सोन हा हा बरोबर आहे म कुठल्या का असेना विठा उचलताय.
हम्म हम्म. भर चालले चालते जाऊ काय रे घरला जायच जरा
घरला जायचंय का बरबर करत निवांत कर कर त फोन.
हम्म.
निवांत कधीतर तर फोन कर म्हणलो.
चालते चालते ठेवतो जरा जातो घरातली कामं करतो चार.
हा हा चालतय.
हम्म.